हो हो येतो येतोय ह् नमस्कार काय म्हणत काय नाहीच्या मुलांचा चहा चहा नाश्ता झाला चालू आहे हम्म
बर मुलं असले कि काही ना काही गोंधळ चालूत असत
हो तुमचा मागाशी कॉल आला ना तेव्हा मी त्यांना आणायच मी गेली तेव्हा गाडीवर होते मग कॉल रिस शिवस् नाहीयकेला
ह
त घेऊन आल्यावर कॉल करते
बरं हम् ह् बाकी काय चाललं मग मुलांचं मुलं किती आहे
मला दोन आहेत एक सातवीला आहे आणि चौथीला आहे
अच्छा म्हणजे मोठे आहेत छोटे नाहीे माझी तशी अडीचच वर्षाची आहे
मोठे असले तरी त्यांच्या बागे रा हवंच लागतं
हो राहावं लागत पण एवढं बघावं नाही लागेल जसं की हला खूप बघावं लागतं तुम्हाला त्यांना खाऊ वगैरे घालाव नाही लागत तसं मी खूप कंटाळली आहे तईला खाऊ घालायचं हे ते
हम्म बाय
बाकी काय म्हणताय हो एकटीच असते मी माझे मिस्टर आणि माझी मुलगी ते
हम् हम् ठीक आहे चिरचिर पण करतात ना असं खेळायला वगैरे खाली वगैरे नाहीेतात कुठे की गार्डन
हो नाही गार्डन मध्ये नाही असं खाली नेते मी कधी दूध वगैरे घ्यायला गेले ना जाते तिला घेऊन पण खूप त्रास देते हो मग जास्त खूप टाळते मी तिला घेऊन जायचं
ते हम्
एकच आहे पण ती चार मुलांना पुरून उरते एवढी त्रास देते हो
ह असतच छोटी आमच्यात आम्ही पण खूप आम्ही एकत्र होतो किंवा आमचे माझे दोन दीरांचे दोन असे सगळे एकत्र असलो की आम्ही ते खूप क टाळायचो.
हम् ह
आणि परत न असं काय कार्यक्रम कार्यक्रम अस की नंद्याची पण मुलं इथेच असायची मग दिवसभर हानुस ते पसर आहे ते कंटाळायचा
हो बाबा खूप त्रास देत एकत्र आल्यावर ना बापरे बापरे बापरे हे मग विचारूच नका
बापरे म्हणजे जाम म्हणजे सडत जाऊन आपणच झोप त्याना झोपत नसेल तर
हो खूप ओरडावं लागतं मुलांना
हो पण आता तर आहे सगळी म्हणजे आमची काही स एकाच अशी वया आहेत ना अशी माझा छोटा आहे तो स आठ नऊ वर्षाचा तो आठ वर्षाचा तो साडेआठ वर्षाचा असे आहे. अंतर त्याच्यामुळे असं ए वयाचे आल्यामुळे जास्त त्यांच तेच तेच ते तेच
् असच असतं मुलांच हो
हम आणि आम्ही फिरायला वगैरे गेल तर हे सर्व एकत्रच जातो त्याच्यामुळे काय अजूनच हे हवं ते हवं आई त्यानी ते घेतलं बाबा त्यानी ते घेत
मला पण तेच हवं हो मुलांचं तस लहान मुलांच तिने ते घेतलं ना मग खेळणी पण कुठ असेल तिने ती घेतली ना ती मला ती
हो मग आम्ही आता कुठे फिरायला गेलो ना कि मग आता आम्ही कोणाला काय घेतलं की सारखंच घेतो. वेगळं नाही मग आपल्या मुलांना पण तेेत आणि त्यांना पण तेेत असं नाही मग हेच तुम्हीच का घेतलं तेच का घेतलं असं असतं.
हो
पण आहेत आता जरा मोठे झाले त्याच्यामुळे जरा शांत आहेत.
हा आता समजायला लागलं शाळेत जायला लागलं त्यामुळे मग
हो हो आता जरा शांत झाले.
नाही हो शांत होतात मग
हम् आणि आता कसे सगळे वेगवेगळे आहोत ना तर त्याच्यामुळे तर अजून शांतता असते. हम्म काय म्हणत बाकी
बाकी काहीच नाही, तुम्ही काय म्हणता? तुम्हाला काय आवडतं? कुठं फिरायला वगैरे,
मला फिरायला सुख आहे म्हणा जस नाही ना अस वर्षातून एकदा तरी एकदा दोनदा तरी कुठे बाहेर जावं असं. तेवढा चेंज मस्त
काय?
म्हंटलंय वर्षातून एकदा तून कुठेतरी अशी बाहेर जाणं होतंच आमचं
हम् हम हम
हम्म पण आमचं अस जास्त करून असं देवस्थान वगैरे अशा ठिकाणी जास्त फिरणं होतं.
अच्छा मला तर फिरायला खूप आवडतं असं म्हणजे असं कुठ पण स्पॉट वगैरे काही असताना फिरायला खूप आवडत पण माझ्या मिस्टरांना नाही आवडत. ते कुठ घरी असलं ना की म्हणजे झोपायचं मस्त पण कुठ जायचं नाही आणि मला असं वाटत. की मला कोण कधी घेऊन जाईल कुठेतरी आणि कसं लहान मुलं असल्यावर आहे ना एकटी जातयेत ना असं थोडं जवळ जातयेत. तेे गावात वगैरे कुठ तरी पण मग काही दुकानात वगैरे पण दोन तास जास्त हा मग तेच
काय की ते जर थोडा वेळ कंटाळा आपल्या कि दुसऱ्यांकडे देतय तर त्याला सांभाळ थोड्या बोलता येत ना हम् स छोटं बाळ असले की, कुठे जायला मिळतच
पण मग आवड पाहिजे कुठली तरी आवड पाहिजे पण काय यांना कट कसलीच आवड नाहीये, त्यामुळे मग काही माझं मरण होत त्यात. नाही तर लग्नाच्या आ धी मी खूप फिरलेली इकडे, तिकडे जा म्हणजे माझ्याच इथे आम्ही म्हणजे मी नाशिक ची आहे तर, इथे इथे स्पॉट खूप फिरलेली आणि मला नाशिकलाच म्हणजे अ लग्नाच्या आधी पण, मी कॉलेजला नाशिकला होते आणि लग्न पण नाशिकलाच झालेलं माझं.
अच्छा.
नाशिकलाच दिलय मला.
अच्छा मग नाशिक मध्ये काही फि बघण्यासारखं, फिरण्यासारखं काय काय ये?
खूप काही आहे आमच्या नाशिकमध्ये. आता हो. त्र्यंबके्शवरला कधी गेलेले आहे का तुम्ही?
अजून नाही जाण्याच योग आलय, जायचं आहे ह.
तिकडेच एक पहिने म्हणून गाव आहे, असं आदिवासी वगैरे असतात ना, ते डोंगराळ भागामध्ये कस जास्त आदिवासीच असतात. तर पा ळ्या मधे तिकडे खूप छान छान असे धबधबे वगैरे खूप छानछान आसतात, तर तिकडे पण असं माझी खूप इच्छा आहे तिकडे जायची, पण मग काय अजून योगच आला नाही तिकडे जायच बर, म लगनाच्या आधी, लगनाच्या आधी गेलेली मी, लग्नाच्या आधी एक दोन तीन वेळा गेलेली.
मी अजून नाही गे धबधब म्हणजे शाळेत असताना, आमची ट्रीप जायची तेव्हा गेलेली आहे. मण असं लग्न झाल्यावर किंवा आपल्या फॅमिलीसोबत असं धबधब्यावर हे जाणं नई झालय. आमच्या ह्यांना पण नाही आवडत धबधब्यावर जायला, बाकी असा ठिकाणी फिरायला न्हेतील. पण त्यांना असं पाण्याच्या ठिकाणी जायला नाय आवडत. हम्म अजून काय आहे नाशिकमध्ये? हो ना. स्विमिंग पूल मध्ये जाण आणि पाऊस सगळ्या धबधब्यात खाली भिजणं छान वाटतं.
हो. तुमच्या तिकडे कुठला स्पॉट वगैरे, काही फेमस? नाशिकमध्ये धार्मिक स्थळ खूप आहेत. तुमचा मो सायलेंट करता का?
ते ना एक कॉल येतोय त्या काक्यताईच, मी तो कसं हे करू?
तुम्ही काय करा मोबाईल सायलेंट करा, नाहीतर कट करून टाका कॉल.
म्हणजे त्यांना समजेल हे काहीतरी कामाताय.
पण आपला कट नाही ना होणार?
आपला नाही होणार त्यांचा कॉल कट करा, आणि मोबाईल सायलेंट करा म्हणजे व्हायब्रेशनवर नका ठेवू, म्हणजे मग कॉल आला पण ना तरी पण डिस्टर्ब
हा एक मिनिट
हम्म.
हा बोला.
हम्म.
नाही मी असं मुग से कट झालं की, हे होतं ना आपल्या सेकंद कमी होतात ना.
नाही नाही हा होतात, पण आपला नाही कट होतो कट करून टाकायच.
अच्छा! बरं ठीक
फेमस फिरण्यासारखं मग
आमच्याकडे रायगड किल्ला, तो आहे फेमस फिरण्यासारखं परत आमच्या इथे, आमच्या तालुक्यात म्हणाल तर हे आहे अ- बिर्ला मंदिर एक छानय बघण्यासारखं. खंधेरी उंदेरी असे, समुद्रातले किल्ले आहेत छोटे छोटे.
अच्छ
हम्म आणि बीच. हे आहेत बस. आणि किल्ले वगैरे आहेत, तसे मुरुड जंजिराच आहे तेही आम्हाला जवळ य ते पण छान बघण्यासारखं
हा, हा, हा मी काय कधी तिकडे आलेली नाहीये त्या भागात
हो ना. नाही आले, मुरुड जंजिराला सहसा कसं जाणं होत नाही आमचं, म्हणजे एकदा दोनदा गेल तर असं बंद होत. ते कस टाइम असत ना ते, आतमध्ये बोटीने जायला हम्. ह् बात क आहे. त्याच्यामुळे काही सहसं जाणं होत नाही, एकदा दोनदा असं जाऊन आलून बाहेरूनच आम्हाला फिरायला लागलं.
हम्म त्यांचा का संध्याकाळचं काही पाच क सहा नंतर काहीतरी बंद होतं वाटतं ते
हो रायगड, किल्ल्यावर वगैरे जाणं होतं. गोरे माणगाव, महाडला, वगैरे जाऊ तेव्हा असं आहे.
अच्छा!
आणि आमच्या इथे जवळ जास्त आम्हाला बिर्ला मंदिर हे छोटे काशी बीच असे आहेत जवळ फिरायला
तुमचं मस्त, तुम्हाला कधी पण बीच वर जाता येतं.
हो. पण ते काय असतं, जिथे ज्यांना जवळ आहे त्यांना जायला आवड आवडत नाही म्हण.
हो हो ते असत. आता आम्हाला नाशिक वरण त्र्यंबकेश्वर एकदम जवळ आहे ह हार्डली अ अर्धा तास लागत असेल, अर्धा पाऊन तास हळूहळू गेलं. हम्म, पण मग तरी पण
ठीक.
लवकर कोणी जात नाही, आणि लोक लांबून लांबून येतात असं असतं.
हो तेच असतं, आपण जवळ असून जात नाही बघायला आपल्याला आणि कोणी विचार, हा मी नाही गेले अजून असच आहे.
जसं आम्हाला, वणीची देवी पण खूप जवळ आहे. म्हणजे साठ ते सत्तरच किलोमीटर आहे, हो सप्तशृंगी
माझे मिस्टर जातात म्हणजे, कस ते हे आहेत ना म्हणजे गाडीवर जातात ना. त्याच्यामुळे ते असं ते खूप फिरतात ते वणी शब्दशृंगीची वणी असे फोटोमध्येच, त्यांनीच व्हिडिओ कॉलवरून दाखवलेली अजून तिथे पोचली नाहीये मी.
म्हण खूप छान आहे खू बघण्यासारखं मस्त
हम्म, हम्म जाऊ कधीतरी
हो.
बाकी, तुम्हाला बाकी काय फिराला आवडतं असंच
काय?
बाकी तुम्हाला फिरायला कुठे आवडत, म्हणजे असं हे आपलं धार्मिक स्थळ किंवा असं कुठे?
मला जास्त स्पॉट वगैरे असं हम्, मला असं फिरायला म्हणजे असं कुठेतरी असं माथेरान असं कोकण वगैरे इकडे असं फिरायला आवड गोवा
हा.
कोकणात पण माझी एक दोनदा, एकदा दोनदा फेरी झालीय गणपतीपुळे वगैरे हे सगळे
पण जास्त नाही, दोनदा गेलेली आहे. गण, तिकडे हे एक परशुरामाचं मंदिर आहे ते पण छान ये. सावर्डे चिपळूण साईडला
बरं म तुम्ही कॉल करता का?
हा तुम्हाला ना? हो चालेल करते.
हो.
ठीकये हो ठीक ये थँक्यू बाय
हो हो बाय.